का आवाज
हा आता येतोय आवाज
हा हा काय म्हटलं कशा आहात काय चाललंय.
काय नाही सर्व ठीकठाक पण हा चहा पाणी झाल अस संध्याकाळीच जेवणाच चालू होत.
हम् हम्
काय बनवायचं?
आज काय स्पेशल बनवताय?
काही नाही लौकीची भाजी भात चप
भाकरी ओके तुम्ही भाकरी नाही खात का जास्त.
भाकरी खातो पण तेवढा आम् नाही आमच्याकडे तेवढे खात नाही भाकरी
हा हा हा हा
जास्त खात नाही भाकरी - -
काही काहीना कशी सवय असते.... तिकडून तव्या वरनं काढायची आणि इकडे खायची. तोरच खातात
हम्मं. नाही... आमचं नाहीए तसं... अ... खातो आवडीने कधीं कधीं.
हां हां... नाई.... माझं आईक कडे, आमचं आईकडे असतांना असं होतं की... एका वेळेस भाकर केली म्हणजे एका वेळेस सकाळी चपात्या केल्या नां... तरं संध्याकाळी भाकरचं करायची.
हा... संध्याकाळी भाकरी.... सकाळी चपाती.
हां. कारण मग सकाळी सगळ्यांचे डब्बे असायचे ना... शाळेचे, वडिलांचा कंपनीचा आणि मग संध्या काळी सगळेजण घरी जेवायला एकत्रच असायचे... मग भाकर करायची. असं... हम्मं... मापं म्हणजे आमच्या इकडचे जे... स्पेशल गांवरान पदार्थ आहेत ना... म्हणजे हूलग्या ची आमटी... तुरीचं वगैरे असे... अशा टाईपमध्ये... म... भाज्या व्हायच्या संध्याकाळच्या
हां हां हां.
म्हणजे जे हूलगे वगैरे असतात ना... त्यांला मोड आणून अ... मोड आणल्यावरती... एक लसणांची मिर्ची घालून आमटी करतात
आवाज नाई येतए बरोबर
म्हटलं... अ... हूलगे असतात ना आपले
आवाज नाई येतए बरोबर
आता येतोय?
हां... आता येतोय... बोला
हां... म्हणजे आमच्याकडे कसं ना... हूलगे असतात ना... तर त्यांला मोड आणतात आणि... अहम्मं... कुळीथ म्हणतात बघा
काय?
कुळीथ... कुळीथ म्हणून एक असतं धान्य बघा... असं तुरी सारखंच हां... तुरीसारखंच असतं... पण चपटं असतं.
चपटं... त्यांला हे बोलताय का? हम्मं... काहीतरी बोलतात ना... राजमा... राजमा टाईप
नां... नाई... राजमा बराच मोठा असतो... हे छोटंसंच असतं.
काय माहित?
असेल... म्हणजे तुम्ही... तुमच्या इकडे वेगळं कांहीतरी म्हणतं असतील
हा... तुमच्याकडे... मी बघितलं असेल... पणं आता ते तुम्ही म्हण ताय... मला बरोबर आता म्हणजे
हम्मं... आणि अख्खा तूर असतो ना दाळ... दाळ न केलेला जो तूर असतो ना... त्याचं पण आमच्याकडे ना कालवन बनवतात... म्हणजे ते आपलं उकडून घ्यायचं हो... उकडून घ्यायचं.... आणि काय नाय... फक्तं लसणाची मिर्ची टाकायची इतकं सुंदर लागतं ना... कि हम्मं
हां ना?
हम्म... म्हणजे आमच्या इथं अस असं झालेलं हे की... चिकन अस... होतं केलेलं आणि
हा.
ते चिकन नंतर... अचानक ठरल्यामुळे ना ऑलरेडी ते तुरीच कालवण झालेलं होतं... आणि चिकन पणं केलं तरं आम्हीं सर्वांनी घरातल्यांनी ना ते तुरीचं कालवण खाल्लं... चिकन संध्याकाळी खाल्लं बाकीच्यांनी... मी खायचं नाही पण बाकीच्यांनी चिकन संध्याकाळी खाल्लं होतं... असं
हां का?
हो... इतकं आवड... आवडतं आमच्या घरांत... हे असं ए गांवरान पदार्थ जे आहेत ना... ते माझ्या इथे खूप आवडतात... माझ्या माझ्या... माहेरी
तुमचं... माहेर कुठचये तं?
माझं... मी प्रॉपर पुण्याचीच ए, माहेर पण पुण्यातच ए सासर पण पुण्यातच ए.
हं हं आवाजचं प्रॉब्लेम येतोय.
खूपचं जास्त इश्यू आहे वाटतं... रेंजचा
हा, तरी मी वरती आलीये.
हो ना, ते पावसामुळे... अहो तसं होतंय.
हा... काय माहीत, उगच प्रॉब्लेम येतोय, हा
हम्म, मी आळंदी फाट्याला होते एक वर्षभर कामाला होते... आळंदी फाट्याला.
हा का? हा चांगलं होतं ना, आता तुम्ही कुठं ए कोल्हापूरला?
नाही... मी पुण्यात... पिंपरी चिंचवड, नेहरू नगरला राहते मी... वाय सी एम हॉस हाॅस्पिटलच्या जवळ, हो
हा हा हा. चांगलंय चांगलंय आता मला काय बोलायचं काही सुचत नाही ये
अहो आपण बोललोय याच्या आधी
हं हं हं... बोललोय... पण एवढं कन्फ्युजन काही एवढे सारे... राऊ द्या नंतर सांगते... अजून काय पाऊस हाय काय तिकडे?
चाललाय... पाऊस तर चालूच ए... काल पासून चांगलाच लागलाय पाऊस.
आमच्याकडं पण... सकाळ पासून चालूच ए... थेम, थेम थेम, थेम.
हम्म.
कंटिन्यू... ती आतापर्यंत चालूच ए.
हो, कालपासून चांगलाच लागलाय पाऊस.
हा हा.
ठेऊ
काय म्हणती... मुलं आली का, ट्युशन वरून वगैरे?
मुलगी आज गेली नव्हती ट्युशनला... स्कूल वरून आलीये. आणि मुलगा अजून यायचाय कॉलेजवरन.
किती वाजता येतोय तो?
ह्याचा काय टाइम फिक्स नसतो... त्याचा क्लास, लेक्चर त्याच्यावरती डिपेंड असतं. प्रॅक्टिकल असेल तर, असं
हा हा हां, सेकंड इयरला ए वाटतं ना!
हो सेकंड इयरला ए.
हा हा हा हा
आणि माझा मुलगा कॉलेजमध्ये जरा लाडकी लाडकाय.
काय करतो?
माझा मुलगा जरा लाडका आहे कॉलेजमध्ये, ते एनएसएस ला वगैरे आहे ना तो.
हा हा हा.
एनएसएस ला वगैरे आहे तो मग जरा वी स शिक्षकांचा लाडका आहे तो.
हा हा हा हा. आवाज नाही येतोय.
हो ते थोडासा इश्यूच आहे ओ रेंजचा इथे याला.
हा ना खूपच र इश्यू आहे बाबा ही कसं काय करायचं मला काहीच
हो ना तुमच्या इथे तर बरंच जास्त दिसतोय. हॅलो! हॅलो! हॅलो! आ हा. हॅलो! हॅलो!